हा बोला काय करताय तई
झाल का चहा पाणी
हो झालं झालं आता घी बनवायला घेतलंय दिवाबत्ती करायची मगी बनून घेऊ म्हटलं
हा दिवाबत्ती पण महत्त्वाची आहे
हो बोला
चला काय नाही बघ तर बायकांच असं चालूच राहत काही ना काही बनवण वाप्टी करण म्हणजे टायमिंग नुसार सगळ्या गोष्टी सकाळी पाच ला उठले कुठल्यानंतर सगळं घर झाडू पोछा वगैरे मारणे रांगोळी काढ सगळ्या गोष्टी चालूच राहतात
हो आणि सगळं सांभाळावं लागतं ना मग एकेत असतरीला कारण की मग घरात जर तीच नसेल तर मग काय घराला पण रोक नसते
हो म्हणजे एक दिवस जरी म्हणजे घरातून बाहेर गेलो आपण ह आल्यानंतर सार दर्श येत बेश राहात
हो कारण की आपणच आवडतो ना मग आपण पण असं म्हणजे त्रिया पण एक विचार केला पाहिजे की घरचे जे लोक आहेत जस मुलं झा कि हबड झाले ते ज जॉबून आले ना तुमची जी वस्तू त आपप तुम तुमच्यारोबर मु अस ब असे तुम्ही न ठे म्हणजे प्रकारे त्यांना ते बडण लागेल आणि आपलं ह काम सोपं होईल कारण की मी हा मी जेव्हा म्हणजे जपान वगैरे इडचे व्हिडिओ वगैरे बघ ते ना मोबाईलमध्येध्ये तर मग तिकडची संस् खरच खूप छान आहे आपल्या इथे तर आपण मुलांना एकट सोडू पण नाही शकत पण मग तिकडे ना ट्रेन म मु एके त्यांना का प्र् त्यां आवड ल नाही त्या मुलांना कधी काही प्रॉब्लेम होतो
पण मग आपल्यामध्ये प्रेम जिवाळा जो आहे ना तो तिथ नाही भेटणार... आपला जो आपला जो कल्चरमध्येध्ये प्रेम जिवाळा आहे.
हम्म हम् तिथे सगळं व्यवस्थित आहे म्हण...
नाही व्यवस्थित आहे हो पण आपले लेकर आपल्यावर अवलंबून आहेत आणि ते अवलंबून ठेवतोय आपण.. म्हणून मग आपण एकजुटीने राहू शकतो. आपण एकत्र राहू शकतो. कारण की त्यामुळ त्यांना आपली आठवण.. आता अस तर त्यांना ते प्रेश.. जास्तीच पण शिस्तप्रिय राहिल ना.. तर तिथं येऊन जात मग कारण की बघा त्यांनी हे आल्यानर.. टॉस्ट वगैरे.. बनवणारते मेकिंग... तमद मग ते स्वतःच घेणार स्वतः... तेच बसून खाणार.. असं आपल्याकडे आहे का नाही आपला आता लेकरू घरी येतय म्हणून... पण वाढ बघत बसतो... मग एक फुलकी आहे तो जिवाळा... तो नाही संपणार तो संपला म्हणजे आपला कल्चर किंवा आपली संस्कृती कुठ जपली जाईल. नाहीच जपली झालं.
बरोबर तुमच सुधा म्हणजे एक प्रकारे माझा तो विचार आणि प्रकारे तुमचा... तो विचार... खरच वेगळा- वेगळा आहे म्हणजे तुमच्या तुमच जे सांगणं आहे ते अगदी बरोबर आहे कारण की जर जीवाळा नसला तर मग. नात्याचं पण काय काम..
कारण की आपल्याकड बघा एक उदाहरण धरलं तर.. कोणाला... काय झालय तिथ बघा दहा लोक... हो धावून जातात.. आणि त्या... ठिकाणी जर कोणाला काही झालंय तर तिथं फक्त त्यांच गव्हर्नमेंट येतं. पळत. बाकी ते पण त्यातले एक दोन ऑफिसरस येतात त्यांची ड्युटीही निभावतात आहेत आपल्याकड तस नाहीये आपल्याकड.... प्रत्येक आपल्या जवळचा आजूबाजूचा येणारा जाणारा रस्त्याचा सगळेजण आपल्याकडे
हो अगदी तेच
म्हणजे एक सांगायचं एकच कि म्हणजे आपण जेवढं करू तेवढं लेकरांसाठी चांगलंच असतं बा पण काही -काही गोष्टींमध्ये त्यांना समजून सांगाव लागत हे असं नाही असं आहे. आणि मुलींना जर- कोणी काही बोलत असेल तर तिथ पण समजायला पाहिजे कि असं नाही तुम्ही त्यांच्यावर संस्कार चांगलेच द्याल म आमचं म्हणण नाही तुम्ही वाईट द्या पण मग एवढं दाबुन न का ठेवू तण की आजची नारी आहे
हो
तिंथ भविष्य आहे मग तुम्ही तिला दाबून नका ठेवू पण मग बघणाऱ्यांच्या नजरा बदलण्यापेक्षा आपल्या घरात जर मुलं आहेत किंवा आपले जे काही पुरुष मंडळी असतात त्यांना समजवलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात विचार घातले पाहिजे की लोकांची मुलगी पण आपली मुलगीच समाजात आहे.
हो आणि आजकाल मुलींसोबत खरंच खूप वाईट वागलं जातय आणि घरापासूनच ती सुरुवात होते. बघा ना तुम्ही घरातच मग- ते कसं आई वडील पण मुलींना बाहेर जाऊ देत- मग त्यांच्यावर बंधने लादतात म ते बंधने लादण्यापेक्षा तुम्ही त्यांना- स्ट्रॉंग बनवा त्यांना कराटेचे क्लास लावा जुडोचे- क्लास नावा बॉक्स- शिकवा अस काहीतरी शिकवा ना कि ते स्वतःचे आत्मरक्षण करतील ते फिरायला गेले कुठे गेले- क त्यांच्याकडे मिरची पावडर ळी द्या पुळी म आणख स्प्रे येतो तो स्प्रे द्या त्यांच्याकडे म्हणजे ते स्वतः संरक्षण करतील ना असं आधी कसं वाह वाग भाग न खो असायचे शिवाजी महाराजां जवळ तस काहीतरी द्या आणि म्हण मु स्वतःण के सम ह केली त जेल हो सग्या गोष्टी पूर्ण चुकीच्या आहेत आर बघित आप विदेात त्या लोकां कसडायरे इथत शिक्ा हो कारण तिने एखा्या जीव घेत असत पण कारण काय होत त्यामागे तिने का त तर तिला विचारा मग कस शेव तेव्हा ती मुलगीच्या पण मनातून निघून जात तर मग चल मला शिक्षा होते ना मग ती कसा विचार करते की बुवा हा चल मग मी माझ्या आत्मरक्षणासाठी जर समोरच्या व्यक्तीला मारलं तर मी काही चुकीच केलेलं नाही मी एक मुलगी असून मी तुम्हाला सांगते जर मी म्हणजे कोणी माझ्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला मारलं तर मी हा विचार करेल की मी अगदी म्हणजे मी काहीच चुकीच केलेलं नाहीय मी त्यावेळी मी फक्त माझ प्रोटेक्शन करत होती आणि त्याचात जर मला शिक्षा भेटत असेल तर शिक्षा सुद्धा मला मंजूर आहे मग. तुम्ही जेलमध्ये टाकणार टाकून द्या. काही हरकत नाही मग. हो मग काय आपण तर आपलं संरक्षण केलंय ना आपण आपलं संरक्षण केलंय हो आणि आई वडिलांने आपण खंबीरपणे उभं रहायला पाहिजे. नाहीतर मग तुमची मुलगी मग समाज सांगतो तुमची मुलगी जेलमध्ये गेली मग तिने असं केलं पण आईवडलाने पण त्या माग त्याचे कारण सांगितले पाहिजे की माझी मुलगी तिच्या प्रोटेक्शन साठी जेलमध्ये गेली ती जर आज वारली असती किंवा तिने जर उलटा पुलटा पाऊल उचलला असता तर कोण जबाबदार असत त्याला. तिने केलं ना स्वतः साठी केलं म्हणजे आईव आईवडील कुठल्याही परीस्थिती की म ते मुलांचा मागे उभच राहिला पाहिजे पण काही काही ठिकाणी असं आहे कि मग आईवडील पण घाबरतात समाजा समाजाला कि समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील म्हणून मग ते पण मागे सरकून जातात.
लोकांच्या विचारांमुळेच मागे सरकून जातं आणि त्यामुळं मग ते लेकरांच्या मनात ते विचार राहत की नाही आपण काहीतरी अह चुकीचं करतोय का काय आपल्या आई वडील आपल्याला सपोर्ट
सपोर्ट नाही करत मग ते कस मग आईवडिलांचे वि विचार करं पण मुलं सोड डतात एकाकाळी कारण की म त्यांच्यातल तो जो भाव असतो मनातला तो पण आईवडलांसाठी ते निघून जातो ना कारण की या आम्हाला जन्म दिलाय यांचा काम होतं आम्हाला प्रोटेक्ट करण्याच ना समाजाच्या ऐकण्याच मग तो पण विचार ते मुल करतात ना कारण की ते तेवढे स्टेबल झालेले अस तात विचार करण्यासाठी असा पण विषय आहे.
मग त्यांच्यापासून च्या ओघामध्ये अजून भलत्याच चुका करून ठेवतात ते
हो पण
एक चूक होतो ते त्या ठिकाणी दुसरा दोन कर
अशी हमी द्यायला पाहिजे बघ तू जे करशील त्या गोष्टीत आम्ही तुझ्या सोबत राहू पण तू जे करशील त्या च्या आधी तू आम्हाला सांग की मी मम्मी मी हे करते, पप्पा मी हे करते किंवा हे करतोय तर मी हे करू का? तर मग तुम्ही त्याच साईड इफेक्ट किंवा इफेक्ट जे असेल ते तुम्ही तेव्हा आम्हाला सांगा सांगितल्यानंतर मग आम्ही त्याच्यावर विचार करू आम्हाला ते गोष्ट करायचिय की नाही करायची मग आणि जर झाली सुद्धा जी माझ्या मनाला त योग्य वाटते मी ती केली पण तर मग त्यानंतर तुम्ही असं सांगू नका का की बा आम्ही त्यांनाही सांगितलं होत मग तुम्ही तू त्याच्यामधून भाग काढू नका तुमचा
विषय नाही घ्यायला पाहिजे तू चुकीचं केलं असं नाही म्हणायला पाहिजे जर त्यांनी बरोबर केलं हे आपल्याला माहितीय ना
पण काय काय आई वडिलांचं कसं असतं कि बा जर मुलं योग्य सुद्धा सांगत असतील ना तर त्यांना असं वाटतं की चू कीच सांगतात म्हणजे जून विचार कसे त्या लोकांचे ते लोक कसे होते जुने विचारा तच मग ते पण आहेत
मान होतं बोलण्या त्यां त्यांना भासत की नाही आपण कुठ तरी चुकीचं केलोय असं त्यांना वाटते पण आपण चुकीचं नाही केलं मग तिथून दुरावा निर्माण होऊन जान मग ते काहीतरी वाईट वणाला लागत वाईट स वयीन ना लागता मंग काही गोष्टी सांगत नइत घरी येऊन ते मनातल्या मनात दाबून ठेवत या त्यांना असं वाटत की नइ आता हे सांगितलं तर पुन्हा मला ते तसच बोलतील त्यापेक्षा न सांगितलेलं बरं असं निर्माण होऊन जात मग त्यांच्या मनात एक
हो आणि आज काल तर मुलांनी आईवडलांना सांगणं किंवा आईवडिलांने ऐकून घेणं त्याच्यावर जास्त असं संतापीय रिएक्ट न करणं हे खूप महत्त्वाच
महत्वाच हो आपण संताप केला म्हणजे तिथं आपण चुकतोच ना मग कारण की आपण काय अपेक्षा ठेवतो होय की आपल्या मुलांना आपलं ऐकलं पाहिजे पण हे चुकीचंय आजकाल मुलं ऐकत नाहीयेत म्हणून मुलं काय बोलताय आणि आप आपण काय बोलतो यात साम्यता बघा आणि त्याच्यानंतर त्यांना पटवून सांगा मग तेव्हा त्यांना ते पटेल
आणि ते कसं आता पिढीचा पण गॅप असतो ना म्हणजे पिढीच्या गॅप सुद्धा महत्वाचा आहे ते तुमची पिढी मध्ये तुम्ही तस वागलेलेय तुमच्या आईवडलांनी शिकवलेलं पण आता आम्ही कॉलेजमध्ये जातो शाळेत जातो तिथे आम्हाला असं शिक शिकवलं जातं तिथे तिथलं वातावरण असं ते असत तर मग आम्ही तसं सांगतो पण मग तस पण ऐकून घ्यायला पाहिजे असं
म लेकरांचं तिथं हेऊन जात मूड हाफ होतो आणि ते म्हणजे दिवसंदिवस त्यांना ते नको नको श होऊन जात मग पुढची माणसं
हो मग ते कस घरामध्ये चित्त न लागणं मग बाहेर जाणं बाहेरच राहणं जास्त करून
हो आणि आपला आपल्या घरात एक वातावरण ठेवलं ना हसत खेळत म्हणजे समजा आपण काही करतोय तर मग आपल्या मुलांना सांगणे मी हे करतेय मग त्यांना ते आवडत की नाही मला म्हणजे इनव्हाल करता बाबा कुठल्या पण गोष्टीमध्ये मग ते त्यांना अस सवय लागून जाते की मला इनव्हल्व कर तर मग मी पण माझ्या गोष्टींमध्ये माझ्या आई वडिलांना
इनव्हॉल् हो अ मॅडम आप आपले झाले दहा मिनट छान वाटलं तुमच्याशी बोलून